हा बौला ताई हा येतोय आवाज
हो येतोय आवाज
ह् काय म्हणता आवरला का काही नाही या जेवण करायला मी जेवण करते बोलता बोलता माझा अर्ध जेवण झालंय अर्ध बाकी आहे
बापरे बापरे ऐवढ्या लवकर जेवण
हो आहो मग नंतर कस मी जेवण केल्याबरोबर झोपत नाही मग आता नऊ वाजले मग माझ्या मुलीला खायला बनवायचं मग तिचं गार करायचं मग तिला दहा वाजता खाऊ घालायचं तिला अर्धा तास खायला जातो मग साडे दहा वाजून जातात मग त्याच्यानंतर थोडेफार कामं वगैरे आवरायचे कस एक छोटी अडीच वर्षाची मुलगी आहे ना मला मग ती कस आवरु देत नाही करू देत नाही हो काही मग कॉलवर असं पण एका ठिकाणी बसून राहावं लागत मग जिथं नेटवर्क आहे तिथं बसलेली आहे मोबाईल घेऊन मग जेवण पण चालू आहे अस म्हणजे माझ्या घरात तर वायफाय आहे नाही तिला डिस्टर्ब वगैरे नाही करत ती नाही आणि तिला टी व्ही लावुन दिली ना तिला माशा आणि बेअर खूप आवडतं
हा
मग ती तिची तिची हॉलमध्ये खेळते मी बेट रूम मध्ये बसली
ऐवढ्या लवकर लवून दहा साडे दहा वाजून जातात
मग तुमच्या मागे एक छोटं बाळ नाहीये ना
हा हा
हम्म मग मला झोपायला तर असे बारा वाजतात हम्म
आमच्याकडेच असत ना आहे एक सहा वर्षाची मु दीड वर्षाचा हो दीडच वर्षाचा खूप त्रास झाेतो. साडे वा. बाई लॉयर आहे ना मग ती बा इिकडेच असतात. हॅलो